हॅलो हां बोला क
काय म्हणत अ
काय नाही बघा आमचं आ आता आवरवरलंय मग तुमचा पसारा साईडला राहिलाय काय प्रॉब्लेम नाही ना वा आता हे तिसरा कॉल चाललाय तो त्या नंबरवरचा डिस्कनेक्टिंग झालाय तो दुसरा नव्वदच्याण्चा हा याच्यावरच नाय याच्यावरले अजून दोन राहिले.
तर आता हा बरं सॉरी ते चुकून झालं मी सांगायचं लक्षात आलं नाही. माझ्या
बर मग ह्यो करतो. आणि नंतर तर ना मग करूया तुम्ही फ्री झाल्यावर सांगना मला!
ती करते का?
आं
करते करते.
ह फ्री झाल्यावर मग फोन करा मग ती उरलेल यातले दोन कॉल आणि ते पाच कॉल करतो पाच नाही. ते आता चार करायला पाहिजेत मग सहा कॉल राहतील. हम्म हम्म हम् मग आवरलं! का मग आता भांडी पण सगळी घासणार?
होय सगळं करायलाच पाहिजे.
ते आहेच खरं हाय ते करायलाच पाहिजे. हा हा बा
आणि आता फक्त घरातलं झाडून पण झालंय. भांडी तेवढं पडलं तर आता ते
हम् हो एकाच दिवशी करून पण लोड ते हा मग हे कधी करायचं. जरा वेळ बोलावं की लगेच चालू. नाही कलर न करत अस. हा हॅलो हा बोला, हा
ते दिवाळीत केलाय. की
केलाय का दसऱ्यात न काढताय मग झाडूण?
होय दसऱ्यात पण असतेय. आता हे झालं. की बेंदराला नाही. आता दसराच काढायचं. आणि हे झाल्यावर मग आता उरसाला काढायचं. मार्च मध्ये आणि माझंच एक वेळ कोण काढत नाही. पण मीच काढते एकदा ह्याला संक्रांतीच्या वेळेला एकदा होऊन जाते.
आम्ही फळीची भांडी हम
आहे. फळीची भांडी वरच्यावर महिन्यातन असतोय.
हा हा
धुरळा पडतोय. ना लय आणि हम् एक हे करायला पाहिजे तु थे एक मिनट सांगते मी हॅलो हा बोला कि,
हा बोला की,
हम्म एक मिनट नाही तर काय करतोय कलच्यान हॅलो हा बोल की आम्ही ह्याच्यात न काढतोय संक्रांतीत ना एकदा काढतो. मग आता आदी, मधी असं घाण झालं. तर म्हणजे लाकड बिकडं भरायच्या भरत्यात नाही घरात आणावे लागतात चुलीला त्याच्या आधी एक एकदा मोठ मोठं झालून ठेवतय मग बेंदराला एकदा आणि मग काय दसऱ्यात ना गवरीतन पण कोण कोण झाडतात.
होय होय हा मार्च महिन्यात एकदा होतेय माझं
हा
गुरुवार चालू असत त्यावेेळेला
हा हा करताय मार्गशिष
तुमच्यात असतय होय तुमच्याकडं
आसतात करते की,
होय आमच्यात पण असतात.
हम्म हम श्रावण महिन्यातील सोमवार
ते तर ना असत
सवली गुरवांचे तुम कोण सोमवार मला एका सोमवारी पोळ्या करते असं.
एका सोमवार पोळ्या एका सोमवारच खीर करतोय मग एका सोमवार तांदळाची खीर होत्या. एका सोमवारी गव्हाची खीर असं. गोडच करायला लागते ना.
तांदुळाची खीर कशी करताय ती? हो गोडच असते नाही तर पुरी बासुंदी अस तेन
गुरुवारचे पण गुरुवार पोळ्या कराव लागतात सांग चां
हम
हा तांदूळ घेतोय कोलमचा माझा तोच असतोय तच घेतो तुम् दुसरा काळ आम्ही बसत आहे तो एक तासवरर भिजवायच एक अर्धे वाटी जाईल
हम
आणि
ठ
भिजवलंग नाही ते जरा मिक्सरला बारीक करून घ्यायचं एकदम पेस्ट करायच नाही झाडं भरड आपलं कमी करतोय ना तसं कणी असत ना तांदळाची त्या म आपण करून घ्यायचं आणि जाड होओडाच पातल घ्यायच चकला असतेच की मध्यम घरात सगळ्यांना एक एक वाटी फिरला ह्या मापाच
हा सई आहे
ते झाड उडाच पातल जाऊन दोन चमचे तूप घालून ते तांदळाची भरड असते ती परतायची चांगली तुपात लाल सर्व
ंगचत गॅज चिक्के गुंडाठीक आहे
आणि ते तांदूळ आणि ते दूध म्हणजे तांदूळ शिजता शिजवून घ्यायचे एक दहा मिनटं म्हणजे दूध पण आटते आणि ते तांदूळ शिजतात पण
हा हा हा समज हा
घट होत्या मग त्यात मग आपले बदामाचे तुकडे ते आपण काय तळून घेतोय तर मला कच्चेच घायला आवडत तुपात तळत बसत नाही काजू बदाम जास्त करून तवून घेतच नाही कच्चेच घालचे तुकडे तुकडे करून कच्चेच घालतोय म्हणजे खीर जरा शिजत आली की घालायचा
हम्
वेलदोडेच पोड घालायची ओल खोबरं घालतोय आणि असेल तर घरात अवे्लेबल कधी कधी तर असत मॅडम मिल्क पावडर मी आणून ठेवतोय मला म्हणजे एखादे दुध मिळते मिळते असं होते ना डेअरीत आणतेोय मी त्याच्यामुळे मला मिल्क पावडर घरात लागते मग एक दोन चमचे मिल्क पावडर घालते त्यामुळे एकदम च असे रिच टेस्ट य त्या भारी शाहीसारखी हिरं असे लागत ना खबायची
हां लागतेची ह बक्तव नाचा तेवढच नक्स्टायमला करून बघत
नाही खरंच अंदाज खेर चव लागत
तांदळाची किर कधी केली नव्हती सोडा मी शवाळेची तर गंव्हाची तर तेवढीचेतया अखठीके े नाही पोल
मी एकदा तांदळाची खीर केली की एकदा घावाची खीर करतो मार्ग महिन्यात होत्या श्रावण महिन्या होत्या गौरीत एकदा होत्या गौरी गणपतीत आणि असं आधी मध्ये संकष्टीला होऊन जात्या सारख
हा हा हा
हिरीचे प्रकार सोप आहेत आणि मला आवडत म्हणले शेवायची खेर सण हे सगळंच आमच्याकडे काय म्हणतेय का शेवाळचे खीर म्हणजे शेवाळच्या खिरीच शेवाळे आमच्याकडे वेगळ्या असशे मिळतात एकदम नाजूक बारीक असतात त्या आणि आपल्या नेहमीच्या ज्या शेवा असात त्या पण पाच ून घोय
करताय का
हम् म्हणजे खेरीच्या शिवाय थोडा माजवर ठेवून हा पण आमच्यात खातात शेवाय झोपेडचाण लागत ना मुलांना पाऊस जसा सुरु झाला चालू होत गोड एकदा ओपीट एकदा सारख
हम्म हम हम
सवय असताना त बडपण खात हा गोड सोळ्या पण नव्हतात आणि तिकट उपड पण होते आणि खिरीची जवाळ काय थोड पाच किल आणतोयस मी करून थोड्या माझ्याजवळ होत थोडा माहीर देतोय
हा हम्म हम् हा म्हणजे त्याला बी अ पाडव्याला बी शेवाचा निवत असतोय ना
गुढ पडवाल ना
त्यात खरं शेवाळे बी अशा गाळून ठेवतात ना
होय म्हणजे काय सकाळी पहाटे आपण म्हणजे सात सहा वाजता आपण गुडी उभारतो त त्याच्या वेळेला साखर शेवाळ्याचा नेवद दाखवते आपण नाल पडत्या वेळी आणि नंतर ना आवजीपर्यंत आपल्या पोळ्यावर लाग नाही मग पो्याचा नाहीवाज जात
हा आच्या
पूजा करते वेला
हथं नाही हथं का नाही तेवढ्या लवकर सात वाजे पण पोळ्यावरय
म्हणजे रसाारी करायच्या
हम् नाही सकाळी लवकर उठून
हा म्हण तेच की पाठीे उठायच्या म्हणजे दोन तीन ला तर उठायला आहे तीन चार वाजता
होय तर थोडा लोक उटायला लागत उठायचं उठल्या व ठल्या ते गुडी बिडी बांध उठल्या उठल्या पहि घरबिर लुटून पहिला दारात दारवीर लुटून रांगोळी हमबरा बिबरा पुस्त्यात बायका सगळ्या चारला तर उठले दिसते सगळ्यांचे मी उठायच्या आी तर सगळ्या उलेल्या असतच गल्लीत मग आम्यालग कलतीे एकाल ती घे होय एकाल त घे त्यामुं जराच या आता मी मला वाटतेी दोन नऊ वाजल्यापासून अे नुसते हिंडाचू लावले म काही काम नाही आ संध्याकाळी पाच वाजेपर्य मी अशीच असते निवांत असते मग कधी तर असं ब्लाऊज शिवलं तर नसेल तर मग नाही काय काम मगं जरा कुठं फिरायला गेलस तर असंच बाहेर नाही तर काय नाही मग असं एककाल ती घेव त्यामुं
तुम्ही शिवता
शेवते घरातले आमच्या सगळ्यां शिवते
बा
बाहेरचे नाहीेत म्हणजे अजून मु बाळतेन काही नाही म्हणून घरातली म त्यात नको आम्हाला काही त्रास घ्यायचं काही गरज नाही म्हणत ते एवढ अशा म्हस्ते म्हणजे ते पिशवीशी त्रास होतील ना ते त्यामुळे नको म्हण हाहीच घरात ल शिून घेत
मग तेच बोल होत किती तर होतय तेच आपलं घरातलं वाचलं म्हणजे ब हो
हम्म माझेच लगेच झालं ना मी एक सुद्धा ब्लाऊज कधी घरी टाकले बर बर चालतय बाहेर ती म्हणात का बाहेर निघाणार आता काय